हॅलो
हॅलो.
हा येतोय का आवाज?
हॅलो.
हॅलो. हॅलो, हा येतोय का आवाज?
हा येतो, येतोय, तुम्हाला येतोय का?
हो हो येतो, येतो.
हा हा हा कायच चाललंय मॅडम? झालं का जेवण?
नाही आता नाश्ता झाला, तुमचा?
मला थोडा कमी येतोय तुमचा आवाज.
बरं एक मिंनट अ.
हम्
हॅलो.
हां बोला ना.
हां बोला, येतोय का आता?
हो आता येतोय.
आवरल तुमचं?
हो माझं आवरल, तुमच झाला स्वयंपाक?
काय म्हटला?
स्वयंपाक झाला का?
हो हो झाला बघा, तुमचा झाला का नाही?
झाला, झाला मी तर आता स्कूल मध्ये घरी जाणार. सकाळीच करून आले ना सगळा.
तेच मागाशी मी कॉल करत होते तुम्हाला. पण तुम्ही बी ए म्हणजे मला वाटलंच तुम्ही स्कूलमध्ये असणार.
नाही, नाही मी स्कूल मध्ये आहे ना. आता फ्री झाली जरा ऑफ पिरियड आहे म्हटलं फोन करू तुम्हाला अस.
हा हा हा चालेल, चालेल.
हम्म, हम्म, हम्म, हम्म.
बाकी नाही जेवायला आज मेथीची भाजी, पावटा
हम, हम
तुमच तिकडे भेटतय येता
मेथीचे ना
हा
मेथी असते नाओ इकडे
पावटा
हो फक्त ज्या रानभाज्या असतात ना त्या नसतात
हा, हा, हा
हम त्या रानातच मिळतात ना आपल्याकडे इकडे कुठे सिटीमध्ये
हो ते तर आहेच
हा की एक दोन भाजी दिसते चिवडीची भाजी नंतर ती कांदापात असते पालक असते मेथी असते चिवळाई असते बघा चवळी चवडी म्हणतो ना आपण ती पण असते नंतर लालमाट नसतो एवढाच असतात
हम, हम, हम हा पण इकडे वेगळ्या भेटतात तिकडे वेगळ्या असतात
हा एवढ्याच असतात म्हणजे हिरव्या नंतर फळभाज्या भरपूर असतात मग फळभाज्यांचं टेन्शन नाही
हा, हा, हा
पालेभाज्या जरा कमी असतात तिकडे कोणकोणत्या मिळतात
इकडे पण सगळ्या आहे सगळ्या इकडें टोटल जेवढ्या गा आहेत भाजी तेवढ्या सगळ्या असत शेपू असतो मेथी परत आता कालच बाजार होता पण महाग खूप झाला आता प पस्वीस तीस, चाळीस अशी रेट आहेत
हो म्हणजे पेंडी असते का असं
पेंडी, पेंडी, पेंडी किलो नाही पेंडीच मध्ये, मध्ये ऑफ सीझनला दहा रुपयेला पण होती पण आता पंचवीस तीस, पस्तीस झाली
हो तर किलोवर व नाही परवडत माझ्या आईच्या गावाकडे ना किलोवर मिळते म ते पाव किलो अर्धा किलो अशी मिळते
ते आपल्या ह्याच्या भाजी सारखं हरभऱ्याची भाजी माहतीय तुम्हाला हरभऱ्या ती भाजी पण त्याच्यात अशीच असते किलोवरच असते
ह
हम्म ते तर भरपूरच महाग असते तेच्या सीझन वाईजच असते ती एकदाच असते वर्षातून पण महाग देतात त्या टायमाला हा हरभरायची
सीझन आल कीच येते मॅडम इकडे
इकडे पण तसच आहे सीझन लाच असते ती
हो मग ते निवडलेली पण मिळते आणि याची साधी पण मिळते मग ते निवडलेली जास्त महाग असते असं पण असते हो
ती आपण अर्धा किलो जरी घेतली तर ते दोन, तीन माणसांना खायलाल्या एवढीच होत्या
हो, हो, हो ती कशी बनवतात तुम्ही कोरडी बनवतात का
हा कोरडी असते म्हणजे लसणाची फोडणी आणि त्यात मग कूट घालून करायचं शेंगदाण्याच
कांदा वगैरे घालून.
हम्, घालायच फक्त लसून.
फक्त लसणाची फोडणी करून ती कोरडी बनवायची असं?
हा कोरडी कोरडी छान लागते.
हॅलो.
हा आवाज थोडासा कट झाला तुमच्याकडे रेंजची थोडी कमी ए वाट
हा पाऊस पडाय लागलाय इकडे त्यामुळं हो हो घालतात मीठ पण.
ती खारट असते ना तर त्याच्यात मीठ इकडे तर दिवसभर रात्रभर दिवसा कमी असतो रात्री जोर असतो चांगलाच.
आता हित सकाळपासून ऊन पडलेला आहे आणि आत्ताच चालू केलाय.
हम्म हम्म हम्.
हम्.
अच्छा. मी काय करते माहिती आय का तिची भाजी चांगली धुवून घेतली ना हरभऱ्याची अशी कापलेली असते बगा दांडी दांडी अशी ती निवडलेली असते ना आमच्याकडे अन् ती तशीच धुते. आणि त्याच्यात कांदा आणि लसणाची फोडणी वगैरे घालते. पण मला माझी मैत्रणी म्हणली ए की ती धुवायची नसते धुवायची नसते का ओ ती नाय तर खारट पण जाते म्हणे तिचं.
नाइ खारट नसते ती इकडं नसते खारट भाजी.
हरभऱ्याची ओ पत्ते असतात हरभऱ्याच्या झाडाची.
हा हा तेच तेच नाही हित आम्ही मीठ पण घालतो आणि त्याला स्वच्छ धुतो धुतो पण. काय टेस्ट म बघताय, होय होय धुवायचं असतंय.
हा कारण त्याच्यावर फवारा वगैरे मार
फवारा वगैरे मारलेला असतो माती अस ते असं असते सगळंच असते हम्म.
म्हणाली तिला धू ली ना तर त्याचा खारटपणा असं तो जातो म्हणजे टेस्ट जाते त्याची असं म्हणत होती.
हम्, काय माहित नाय कारण की आम्ही पण आम्ही तर इकडे मीठ वगैरे सगळं टाकतो. फक्त एवढंच की जास्त टाकली की ते कसं होतंय भाजी जास्त दिसताना जास्त दिसते. पण ती जशी शिजेल ना तशी एकदम थोडीशीच होते म्हणजे आपण समजा आता पाटी भरून ती भाजी असेल आपण शिजवून ते छोटी वाटीस तयार होते म्हणून ते कसा मिठाचा अंदाज लागत नाय आपण जास्त भाजी म्हणून जास्त मीठ टाकायला गेलं ना
कि मग ते हे जाते ना काय म्हणायचं त्याला पूर्ण खारट होते जास्त क्वांटिटीमध्ये मीठ टाकलं तर ती भाजी थोडीचं होनार आणि मीठ जास्त होतं असं होतंय त्याच.
हा म्हणजे ती भाजी अ कमी होते ना शिजल्यानंतर? क्वांटिटीची तिची हा.
आटत जाते ना जसं शिजत जाईल मग ते आटल्यामुळ अजून जास्त खारट लागत.
हो बरोबर ए.
हम्म.
तसच तेच म्हटलं. आणि अजून मग कोणकोणत्या भाज्या तुमच्या शेतात वगैरे येत असतील ना?
नाही आमचं शेत नाही मध्ये म्हणजे आम्ही करायला, इथे कसं पद्धत असते ना, जर कोणाचं शेत मोठं. म्हणजे शेत असेल, पण त्यांना करायला होत नसेल, तर त्यांनी दुसऱ्या कोणाला तर करायला देतात. करारावर वर्षाच्या. मग तसं आम्ही करायला घेतलेले. वर्षी मग होत भेंडी, भेंडी म्हणते कोथंबीर परत मेथी होती, शेपु होतं.
हा.
हम्म.
मुळे वगैरे पण लावतात ना.
होय मुळे पण लावतात. पण इथं आमच्या म्हणजे आमच्या गावी जास्त करून कशाच माहिती का रोपवाटिका आहेत? रोपवाटिका म्हण त्याच्यात मग सगळ्या रोपांचे रोप सोड देतात. ऊसांची रोप, असं सगळं असतं. आणि भाज्या म्हणलं तर हा विकायचे. म्हणजे ते रोपवाटिकेचा मेन, मेन असतो त्या रोपवाटिकेचा तो विकतो. ते नेउन
म्हणजे त्यांनी लांब, लांब विकतात. असं आपल्या इथे गावातल्या गावात नाही, पण लांब मुंबई, पुणे साईडला. ज्यांना ऊसांची रोपं लागतात. जास्त करून इथं ऊसा ऊसांच्याच रोपवाटीका आहेत. आणि दुसरं म्हटलं, तर मग शेवंतीची रोप. शेवंतीच झाड माहित त असेल तुम्हाला. त्याची रोप मग ते रोप इथे लावतात. पण ते मग इथनं झेंडूचा बाग, जे झेंडू असतो ना आप ना शेवंती, झेंडू ते मोठे झाले ना, मग ते फुलं विकतात. मग ते ह इथून फुलं आमची, मुंबई पुणा साईड ला जातात जास्त करून. दादर मार्केट माहीत असेल तुम्हाला?
हो हो माहिती ना.
तिथेपर्यंत जातात. मग आमच्या गावातल्या, तर जास्त करून बायका सगळ्या नर्सरीमध्येच कामाला जातात. म्हणजे जास्त करून आता शेताकडे कोण जायला बघत नाही, सगळे रोपवाटिकेत मध्ये जातात. कसं त्यांचं कंपल्सरी काम असतं ना.
हा म्हणजे तिथे असं पहाडी टाईप एरिया आहे का? म्हणजे त्याच्यामध्ये वगळे ते करतात ना जनरली असं.
पहाडी वगैरे नाही नॉर्मलच आहे. पण जास्त करून येतं त्याची नाही, नाही, नाही जमिनच म्हणा. जास्त करून इकड तेच तेच चालू असतं. व्यवसाय म्हणून. म्हणजे इथ आमच्या गावात अजून दुसरीकडे सांगली वगैरे बघितलं ना, मग प्रत्येक प्रत्ये तेक सगळ्याचे असतातच रोपस. म्हणजे सगळीच शेती आहे. वांग म्हणा, पावटा, गहू, ज्वारी असं.
हो ना. अच्छा!
हा
म्हणजे भाजी वगैरे पण ट्रान्सपोर्ट होतो का तिकडे?
काय म्हणला?
भाजी जर तुम्ही पिकवतात, वांगी म्हणा किंवा बटाटे, टोमॅटो ते पण ट्रान्सपोर्ट करतात का म्हटलं? बम आणि मु
हो हो हो ट्रान्सपोर्ट करतात पर करतात आता तिकडे मुंबई पुन्हा हो भाजी ते बोला आता तिकडे मुंबई पुण्याला आपल्या की हिरवी वांगी भेटत नाही अशी अ ल काळी वांगी म्हणतात म्हणजे पर्पल कलर मध्ये असत. हा पण हिकडे ते हिरवी वांगी हा. पर्पल कलरची मग इकडे ते हिरवी वांगी असतात जास्त करून.
हम्म आणि भरताची वांगी वगैरे पण ह ना?
भरताची वांगी इथे एवढी नसतात आपल्या मुंबई साईड ला मोठे मोठे असतात ना तस नाही भेटत इथं. इथं भरताचं वांग एखा पण तिथे कस ची जिकडं बघल ती भारताची माग तस तर नसतं येवड.
हा हा हा ह अच्छा तुम्ही साताराच कडच्याच ना?
साताऱ्याच्या पुढे आमचं गाव येत सांगली. सातरा पास करून मग करार क
कराड कराड नंतर सांगली हो. मिराज वगैरे तिकडेच आहे ना तुमच्याकडे?
हो हो हो मीराज मग ई
मिरज तुमच्या पुढे की तुम
पुढे पुढे पुढे पुढे आता माझ्यापासून मिरज असेल वीस वीस पंचवी हा वीस पंचवीस किलोमीटर असेल आता.
अच्छा अच्छा ओके हो हो हो चालेल.
हां.